तुम्ही कशा आहात?
एकदम मजेत कशी काय बरं माझी आठवण काडली हो हो हो.
हो काय नाही म्हटलं बरेच दिवस फोन नाही चला आता शाळा सुरू होतायत. म्हटलं चला रोजचच रुटीग चालू झालं. सुट्ट्यांमध्ये खूप गडबड गडबड मुलांची
हो हो खूप गडबड गडबड असते.
हम आता कस शाळा चालू झाली मुलांचा डबा. अ ऑफिस डबा. आज दिले पराठे करून दिले बटाट्याचे बटाटा शिमला मिर जे असा एकत्र करून
बरं मग अरे वा खूपच छान मग
हा आणि म ते भा जी पोळीला रोज कंटाळा करतात. मग अस पराठा लोणचं बनवलंय दोन, तीन प्रकारचे मग ते पराठे सोबत चांगलं वाटतं आणि मग भाज्या पण जातात मुलांच्या पोटात
हो हो हो हो असं सगळं बनवून दिलं का जरा ते व्यवस्थित वाटत. मग आता रुटीन चालू झालं असेल तुम्ही आता ते चार्ट बनवला असेल डब्याचा
बनवला ना तेच तर मग तेच मुलांना विचारलं काय पराठे करत जाऊ का भाज्या वगैरे मिक्स करून मग त्याच्या सोबत कधी मुरांबा कधी लोणचं कधी अ कैरीच गोड लोनचं असं करून मग चालत मग म्हणतात तसं करत जा भाजी चपाती पे क्षा म्हटलं ठीक आहे मला पण करायला सोपं.
हा ना आपल्याला पण करायला सोप.
हो मगं असं आज दिला आता बटाट्याचा म्हटलं उद्या करेल अस कोबीचा पराठा. त्याच्यासोबत मग मेथांबा केलाय कैरीचा. मग तो देतईल म्हटला कोबीचा पण पराठा छान होतो.
हो हो कोबीचा पराठा खूप छान होतो.
हा. परत मग एक दिवस म्हटलं या मुळ्याचा करायचा. मुळात पण दंतुमय पदार्थ आहे ना त्याच्यात ओवा ओवा वगैरे टाकायचा मग छान लागतो मुळ्याचा पण पराठा.
अच्छा अच्छा आणि मग त्याच्यानंतर पण नुसते पराठेच खाणार त्याच्या नी वतिरिक्त तसं कधी डाल राईस किंवा भाकरी भाजी
नाही मग पराठे एक दिवस म्हटलं हे करायचं आपलं फ्राईड राईस
ह फ्राय राईस
हा म त्याच्यात पण असेच भाज्या मिक्स करून द्यायच्या म्हणजे ते खातात भाज्या पण जातात मग
हा चमचमीत लागत ना मुलांना कधी सँडविच कधी ब्रेड रोल असं
हम्म. आता ब्रेड जरा खाण्याच नाही ना म्हणजे चांगलं नसतं म्हणतात. मग मी काय आयडिया केली की
ब्राऊन
हा बरोबर मग मी त्यांना म्हटलं थालीपीठ करत जाईल. भाकरींचं पीठ मिक्स करून हो म तीन चार पीठ हो इडली पण देऊ शकतो. हा तीन चार पिठा एकत्र केले ना तर त्याच थालीपीठ पण छान होत अस बा त्री ज्वारी नाचणी थोडंसं बेसन पीठ मस्त होतं थालीपीठ त्याचं.
हा ते पण छान लागतं. मग दुसरं अजून काय काय विचार केलाय काय काय द्यायचं डब्याला?
हो ना हे च मग असे कधी-कधी एखादी बटाट्याची भाजी चपाती पण द्यायची म्हटलं ती पण सवय पाहिजे ना चपाती भाजीची पण म्हटलं पूर्णच कसं हे करायचं मग म्हटलं एखाद्या दिवशी चपाती भाजी तिन्हीच जा असं
पुरी पुरी भाजी पण देऊ शकता छोले कुल छोले भटुरे पण देऊ शकता.
हो ते पण चांगलं आहे मुलांना आवडत.
हो मुलांचे फेवरेट असतात. पिझ्झा आता पिझ्झा चपातीवरचा पिझ्झा बनून द्यायचा गरजेच नाही मैद्यावरचा पिझ्झा बनलाच पाहिजे.
बरोबर हा आणि मग त्याच्यामुळे मुलं कस व्यवस
हा टिक्क्या बनवून द्यायच्या मुलांना मग ते पण छान लागत. हॅलो हॅलो हॅलो.
घरच दिलं ना मग मुलं पण व्यवस्थित थांबतात शाळेत वगैरे
हा मुलं पण व्यवस्थित छान हे करतात.
हम्म तेच ना आणि हल्ली आता कसं आहे शाळेनमध्ये पण सांगतात की बाहेरच आणू नका. अ घरीच जेवण बनवलेलं पाहिजे असतं डब्यामध्ये
हो आणि मी तर आजकाल रिल्सला बघते. तर टीचर लोक टाकतात ना डब्यात. तुम्हाला सांगू एकाच्या डब्याला काय होतं, एकाच्या डब्याला मॅगी गे होती एकाच्या डब्याला एकाच्या डब्याला बिस्किट होता.
हां
एकाच्या डब्याला, ते मग केक होता म्हणजे आई किती आळशी झालेली आहे ते बघा एकाच्या डब्याला एकाच्या ड एकाच्या ही डब्याला पुरी भाजी नव्हती बरं.
हम्म
स मॅक्सि जास्तीत जास्त
बरोबर बरोबर मग एक काय होतं पण असं काही मुलांनी केलं ना मग ते दुसऱ्या मुलांना वाटतं मग आपली आई का नाही देत आपल्याला मॅगी अशी मुलं हट्ट करतात एकमेकांच पाहून.
हा म्हणजे मग ती रीलस बघत होती ना अक्षरश वाटलं अरे आमच्या डब्याला तर काय-काय यायचं म्हणजे आम्हाला तर सरप्राइझिंग असायचं आज पुरी भाजी आहे. आज चपाती आहे.
हम्म
आज वेगळच काहीतरी टेचून बटाटा बनवलेला आहे जो नवीन असायचा. म्हणजे असं काही ना काही नवीन असायचं आता काहीच नाही
तेच ना. तेच मग असं आणि मग हा अजून एक शाळेत कंपल्सरी केल्या आता म्हणजे सक्तीच की एक फ्रूट म्हणजे फळांचा पण एक डबा पाहिजे फ्रूट टिफिन. त्याच्यामुळे मग मुलं पण थोडं बरं राहतं फळ खातात सगळ्यां
आजकाल मुलांच्या डब्याला पपया मी बघत ते छान लागतो पपया बाहेर गेल्यानंतर कारण अँपल कस काळा पडतो ना मग तो मुलं खायला थोडस हे करतात
बरबर म ते खातात आणि सगळ्यांच्या बरोबर मुलं घरी एकटी नाही खात. पण तसं शाळेत सांगितलं ना मग ते आवडीने खातात.
हो थोडस जर दिलं स्ट्रॉबेरी या तर मुल आवडीने स्ट्रॉबेरी, चेरी बापरे मुलांना फळांमध्ये पण अन्थेटिक पाहिजे असतं काहीतरी नवीन नवीन. ते अँप्पल वगैरे नाही पाहिजे त्यांना चेरी पाहिजे डबल स्ट्रॉबेरी पाहिजे अजून ते काय आवाकोडा पाहिजे, हा ते पाहिजे. नाहीतर ते काय दुसरं ते फ्रुट कुठलं ते ग्रीनमध्ये
अ याच एक काय म्हणतात त्याला ड्रॅगन फ्रूट ड्रॅग
ड्रॅगन फ्रुट बापरे तो तर तो पाहिजे मी म्हंटलं यांना विदेशी सगळं पाहिजे मग देशी कोण खाणार?
हो ना.
देशी फूड कोण खाणार? आपले तुम्हाला सां माहित आहे सफरचंपेक्षा डाळबांमध्ये जास्त हे आहे सपरचंपेक्षा पण डाळिबामध्ये जास्त सरवार आहे कलिंग आता काकडी मुलक घेऊन जाऊ शकतात पपई घेऊन जाऊ शकतात शकतात पेरू घेऊन जाऊ शकतात रामफळ घेऊन जाऊ शकतात जे आपल्या तर संत्र घेऊन जाऊ शकतात पण नाही बोला ना चेरी ब्लूबेरी
त्यांना अशीच फळ पाहिजेत नवीन नवीन आणि पूर्वीसारख आपण आपण कस सग फळाय ना ह मुलांना जात बिया असलेलं पण आवतत नाही सीताफळ बरीेच मुलं हल्ली
मी मी नाही मी तर अजिबात मी तर सीताफळ अजिबातच खात नाही कारण त्या बिया असतात आणि त्या बिया नको असतात
ह मग तसेच करतात पण मला खूप आवडत सीता ते किती छान लागत पण, बियां
बियां मुळे म्हणजे काय? ते घेऊन बसायचं. आता वॉटरमिलन पण छान लागतो, आपला कलिंगड डब्याला छान लागतो, असं काही नाही ते पण बिया काढून दिल्या ना, तर खाऊ शकतो नाहीत मुलं मुल आम्हीच नाही खात त मुलांचे आम्ही का
हो ना, आपण सगळी फळं खायला पाहिजेत.
हो.
सगळ्या प्रकारची.
म्हणजे फाळांमध्ये पण, मुलं असं, टिफिन ला हे करतात, बरं झालं ते स्कूलमध्ये काढल्या अशा पद्धती, मुलांनी हे खायचं, ते खायचं हाट, म्हणजे ह्या गोष्टीवर खरंच छान आहे.
हा म्हणजे काही चांगल्या पण किती गोष्टीयेत ना, शिवाय घरचच बनवलेलं पाहिजे. मग मुलांना पण जरा आवड पण लागते, घरातलं खायची सवय पण लागते.
ते मध्ये त, कलर मध्ये काढलेलं काही ते पाल बिलाच कलर मध्ये करून आना, त्याच्यामध्ये एक बापरे, महिलांचं डोकं खराब झालेलं. कि बीट मग टाकून ते रेड करायचं, प पालक टाकून ते ग्रीन कलर करायचंन, व्हाईट
आता त त्याच्यामुळे पण कलर बदलतात, तुम्ही जे बोलता ना, पालक कोथिंबीरला काहीतरी औषध अशी फवारतात. की त्याच्यामुळे ते खूपच हिरवं दिसत.
हा तुम्ही बघितले ना, की आज पहिलेचे पालक एवढे ग्रीन आणि हे नस सायली, थोडस फेट म्हणजे हे असायचं, पण आत्ताचे पालक किती हिरवी हिरवी ये. म्हणजे मी पालक पनीर केलं ना, त्यावेळेस मला वाट की मला बर्फ टाकावं, टाकायची गरजच नाहीये, कारण पहिली काय व्हायचं, उकडल्यानंतर आपल्याला ते बोलायचे वाटल्यानंतर म्हणजे उकडताल्यानंतर, थोडस बर्फ टाकलाग ग्रे म्हजे हिरवी राहते पालक.
हा ना.
पण आता तसं काय करायची गरजच नाही, ती पालकच एवढी हिरवी राहते. की आपण मसाला टाकला तरी पण, ती रेड नाही होते.
हो काहीतरी हे लोक फवऱा, म्हणजे औषध मार तात की काय कळत नाही, दुधी दुधीच पण मी असंच ऐकलंय. की दुधीवर पण असं म्हणजे कडू असला ना कि, तो चांगला नसतो. कडवट लागला ना,
कडूला असतो ना, तो बैलाने ज तोंड लावलेल असेल, त तो कडू होतो.
अच्छा.
हा दुध्याचा तो म्हणजे हे आहे.
नाही, नाही, दुधी दुधी दुधी हे आपला काय म्हणतात, तुम्ही त्याला, भोपळा, भोपळा, भोपळा.
भोपळा बर भोपला कल आलं लक्षात.
हा तो पण अस, खूप हिरवा असला, आणि जर कधी, त्याच कडूवट निघालं ना, ते कापलेलं मग ते चांगलं नसतं म्हणतात.
हो चांगलं नसतं ते.
हो.
पण आजकाल पोरक हा चला, मला थोडं काम आहे, मला बोलवताय. ओके ओके ओके चालेल, चला, धन्यवाद चला बाय.